हॅलो हा आवाज येतोय माझा?
हो हो येत येत आवाज.
हा हा हा हॅलो ताई नमस्कार हो मी मस्त हा मी मस्त तुम्ही कशी आहात काय कसं, काय चालय कसं
आम्ही काय नाही आता बसली चहापाणी झाला बसली त्याला म्हट तांईशी बोलू. तर तुमचा कॉल आला हा नाही नाही अजिबात नाही अजिबात नाही मी तर. कॉल येईल कोच बरं झालं तुमचा कॉल आला
हा हा हा हा, काय नाही असं आता सुट्टीत कुठे जाऊन आलात का फिरून वगैरे,
सुट्टी तुम्हाला सांगते नुस फिरण्याचच काम चालू आहे जस तुम्हाला सांग. ते जसा फेब्रुवारी हे मार्च महिना लागला असेल. शाळा वगैरे पेपर वगैरे झाले तेव्हापासून मग काय तिकडे लग्न तिकडे लग्न हा कार्यक्रम तो कार्यक्रम जास्त तर तुम्हाला सांग. ते गावांनाच फिरणं चालल होत जास्त इकडे जा तिकडे जा. फिरायला हो फिरून फिरून. कार्यक्रम करून करून कंटळा येऊन गेलाय,
हो सारखं सारखं तेच होतं ना असं, म्हणजे. आणि खूप पण असं हे झालं माणसं पाहुणे हे झालं की.
खूप थकायला म्हणजे तुम्हाला सांगते आमचं तर असं झालं होतं ना एवढे ना तेवाईकांचे आणि खूप लग्न होते खूप जवळचे असे घरातले लग्न होते. मग ते समजा आता गावाला जर लग्न राहिले ना फुन यायच ह्या या तारखेला लग्न आहे. कधी कधी दोन दोन तीन तीन दिवसात आम्हाला गावाला जावं लागयचं. कि परशानी होऊन जायची जायचं यायचं. एवढं ना परत ततकं थकून जायचं घरी आल्यानंतर परत पसारा आवरायचा.
हो हो गावाला जाऊन आलं ना की हे एक मोठं काम असत. तर सगळ पसारावरणं आलेले येताना आलेले कपडे धुणं ते सगळं व्यवस्थित हे करणं ते एक मोठं काम असत.
ुऱ्या लग्नाची तयारी नाही का लगे तो कार्यक्रम झा का दोन चार दिवस गेले लगच लगे फोन यायच नाही तर कार्यक्रमाच आमंत्रण यायचं वापरे ते परत कोणते्या कपड्या घालायचे कोणत्या साड्या घ्यायच्या काही करायचं एवढं.
ह. अ तेच तेच होत अ हो परत त्या सगळ्या काप कपड्यांचे
इस्त्रिया करा बॅग भरा मग वस्तू कुठे ठेवली. ती वस्तूकडे ठेवली ती वस्तू शेवता करता असं होन जायचं. त्यात हा तुम्हाला सांगते. कार्यक्रम कुठे संपता लग्न कार्याने लगेत अधिक मास आला. अधिक मासमध्ये तर बापर बा खूपच फिर फिर फिर फिर मग यांच्याकडे दोंडा त्यांच्याकडे दोंडा त्यांच्याकडे जा त्यांच्याकडे जा आमच्याकडे कोण होत. ह काय हेच चाल होतं अवच्यात ग. हॅलो.